पण आवा येतोय ना आवाज ताई अच्छा, अच्छा, हो नमस्कार, नमस्कार काय चाललं सकाळ सकाळची कामा आवरली, चहा नाश्ता वगैरे झाला
पाणी झाला नाश्ता बाकी हूं.
हो हो हो चला म्हटलं सहज बसली होती सहज आठवलं की शहरी भाग आणि ग्रामीण भागमध्ये किती फरक पडतो सर्व गोष्टींसाठी नाही का अ शहराम ते बघा आज तर सुट्टीचा दिवस पण इतर दिवसांमध्ये बघा ना कसं म्हणजे खूप धावपळ असते सकाळी लवकर उठणं. टिफिन वगैरेची तयारी करणं बायकांसाठी तर खूपच धावपळ हे. आणि ज्या नोकरी करणाऱ्या बायका असं त्यांच्या साठी बघा ना म्हणजे किती धावपळीच जीवन त्या आणि ज्या नोकरी करता त्यांनला घरातली काम आवरायची सकाळी आणि ड्यु टी पण करायची परत ड्युटी वरन आल्यावरती अ परत तेच शेड्यूल असतं म्हणजे अ फक्त तेवढी झोपेल तेवढीच शांतता असते नाही का?
हो ना हो ना.
भागांमध्ये असे म्हणजे, आणि तितकेच शहरी भागाचे फायदे पण आहे नाही का. म्हणजे कस बघा ना काही म्हणजे अ नाईंटी नाईन पर्सेंट गोष्टी उपलब्ध उपलब्धी मिळते, छोट्या, छोट्या गोष्टी जरी विचार केला तरी शहरामध्ये सहज उपलब्ध होतात, तसच बघा ग्रामीण भागामध्ये तस असत सकाळी लवकर उठणे, सडा रांगोळी करण्यापासून असत सर्व आणि जनावर असले त त्यांच हि करावं लागतं बघा बायकांना, प्लस सर्व मुलांच वगैरे आव रून शेतामध्ये दिवसभर काम म्हणजे अस सारखच आयुष्य झालं ते फक्त कामाचा फरक पडला, पण आता आजकालच जग खूप धा वपळी मधे चाललंय त्याच्यामुळे शहरी आणि ग्रामीण, अस इतकं फरक दिसत नाही म्हणजे राहिला स नही का
नाही ना दिसतच नाही, ग्रामीण भागामध्ये न शहरामध्ये खूपच फरक वाटतो.
खूपच फरक हो म्हणजे वाटतो, आणि कसं बघा शहरामधली ती गर्दी गोंधळ ते हवेत हवेमध्ये असलेल्या गाड्यांच धुरांच प्रदूषण ध्वनीच अ प्रदूषण तो गाड्यां चा आवाज आणि शहर अ खेड्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध बघा एकदम शांत वातावरण, शांतता कमी माणसांची गर्दी म्हणजे अ इतक्या गोष्टींचा फरक पडतो वेशभूषेमध्ये फरक पडतो.
सकाळी उठले का पाच वाजता त्यांचं, त्यांचं ते ह शेतीचे ते ढोरं वगैरे त्यांच आवराय च परत तिथून आले का लगेच संयंपाकाला मग लगेच आंघोळ लगेच देवाचं नामस्मरण ते चालता बोल ते चालूच असत त्यांचं वाल त्यांना हा वेळच नसतो त्याना बस नामस्मरण फक्त देवपूजेला पाच मिनिटं ते बी चालु चालू चाल
हूं बघा ना बघा ना म्हणजे आजकाल कसं झालंय, तुम्ही बघा ना विचार केला तच ग्रामीण हे अ ग्रामीण भागात बघा किंवा शहरी भागामध्ये बघा धावपळीच जीवनमान म्हणजे, अति गतीने चाललंय जसं घड्याळ अ आपल्यापेक्षा जास् गतीने फास्ट, बोलतो अरे आता आठ वाजले होते, आता इतक्यात नऊ वाजले, काही समजल म्हणजे एक छोटं काम करायला गेलंतरी एक तास कसं निघून जातो, समजतच नाही बघा ना,
हो ना हो ना,
हो म्हणजे जीवनमानामध्ये किती फरक पडतो, खान पानामध्ये फरक पडतो आता शह री भागामध्ये बघा, बऱ्यापैकी लोक बाहेरचा अन्न जास्त, तो प्रेफर करतोय, खाण्यामध्ये बर्या, पैकी म्हणजे त्याचे थोडे काही साईड इफेक्ट्स पण आहेत, म्हणजे मुळात, त्यांच नालाईलाज पण असू शकतो, काहीचा की बाहेर ड्युटी वगैरे करणं कधी, टाईम न मिळण त्याच्यामुळे ते त्यांना पर्यायच नाही, खावंच लागतं तसं शहरी भागामध्ये ना, कसं आपलं म्हणजे स्वतः मालक असतो, बघा शेतकरी एक, त्याच्यामुळे एक तास ठीक आहे, जाऊन लेट वगैरे मग घरचा स्वयंपाक साधी भाजी पोळी का होईना पण, अ घरचं अन्न जास्तीत जास्त खाल्लं जातं, आणि आवडतं सर्वांना,
त्याचं आणि शेतकरीचं एवढं मेन असत आहे, त्याच टाइम टूनटाइम होऊन जातं सगळं. सकाळी उठला का पाच वाजता, का त्यांचा तर सकाळचा टाइम बी होऊन जातो देवाच नामस्मरण, होवून जातो परत तर त्यांच गायी वगैरे राहिलेलं असतं, त्यांच त्यांना चारा, आणी ते बी त्याचं देवाचं नामस्मरण, त्यांच त्याला जेवण पण दिलं जातं म्हणजे, भगवंताला जेवण दिलं जातं. त्याच असं निमित्त म्हणून आपण त एक गोष्ट हा, आणि परत चला बुवा डबा, अन सकाळी दिवाबत्ती, ती बी होऊन जाते, त्याची आणि परत अजून सकाळी उठल्या कि चला आपल्याला शेतात जायचं आ, हे ते पिकांना पाणी द्यायचं असेल पाणी देऊन देतो खत पाणी बी देऊन देतो. तो बी त्याच होवून जातो, आणि अजून टाईम उर, त्याच्याशिवाय नऊ वाजेशी जेवणाला बी बसून जातो.
भरपूर भरपूर बघा ना आरे टायमिंग, टायमिंग हो असते असते. ते हो.
टाइम जेवणाचा अस तो जातो.
हो होतो पण कधी कधी बघा ना, म्हणजे ग्रामीण भागातही कधी कधी बघा काही कामं असे अस असत ना की पर्याय नसतो, कधी कधी शेतकऱ्याला जेवायला म्हणजे आ आता आपण समजा कोथिंबीर, शेतामध्ये आपल्या कोथिंबिरीच पीक घेत लय आणि ते लवकरात लवकर बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी, कधी कधी शेतकऱ्याला जेवायला पण टाईम नसतो, तो तसाच उपाशी तपाशी आपले जाऊ द्या आपला माल गेला पाहिजे, खराब नाही झाला पाहिजे. जातो म्हणजे कष्ट करावीच लागतं, म्हणजे बघा तुम्ही दोन्ही जीवनमानाचा विचार केला तर शेतकऱ्याचं ठीक आहे थोडं. ऑप्शनल येत पण तरी ही असतच त्यांना वि कष्ट वगैरे कधी कधी पोटाला चिमटा घेऊन म्हनू म्हणतो ना आपण जसं तसं करावंच लागतं, कधी कधी पाऊस जर आला ना इथ पावसामध्ये पण शेताची काळजी कराव लागते बघ शेतकऱ्याला, कधी कधी पिकाचं नुकसान होत खूप पाणी साचतं मग तो एवढ्यात त्यावेेळेला विचार पण नाही करत का अरे यार, एवढा पाऊस चालू हाय आणि मी ओला होईल आणि मी कसं काय जाऊ? तो डायरेक्ट निघून जातो आणि ते पाण्याचं निवेजन करतो.
नाही तो पीक लावतो एवढ्या म्हागामोलच पीक बी लावून देतो तो कपाशी काय पेरायची? तस ते बी पेरून देतो तो फक्त देवाच्या आशावर राहतो. सकाळी उठून त्याच्या त्याच्या नित्यनेमाक काम करतो नामस्मरण घेतो आणि चालत राहतो.
हो ना हो ना बघा ना.
तो जाऊ दे मग आता याच एवढं कष्ट करतोय, नामास्मरण चालू ए स सकाळी रोज रुटींग मध्ये उठतोय, भगवानता मी म्हणतोय जाऊ दे घे बाबा असं आय टायमावरती त्याच पाऊस तिथं तोपर्यंत त्याची कपाशी पण वेचली जाते.
हो. हो हो बरोबर आहे ना, म्हणजे थोडक्यात कस हाये. जीवन मानच असं बनलय कुठेही जा, म्हणजे आपण म्हणतो ना कुठेही जा पळसाला तीनच पाणी वगैरे तर म्हणजे कष्ट केल्याशिवाय काम केल्याशिवाय काही परयायच नाहीए आणि हो जीवन फक्त फरक एवढा आहे का जीवनमान म्हणजे कसं? इकडच्या लोकांना वाटतं शहरातले लोक सुख की त्यांना वाटतं हे लोकं सुखी आसं ते फक्त एक समज झालेला आहे, तो बाकी सर्व त्यांचं जीवनमानामध्ये तेवढा फरक स
नाही शहरातल्या लोकांना कसं वाटत? जाऊ दे बाबा महिन्या महिने पगार भेटेल. त्याच्या टायमावरती उठला, त्याच्या टायमावरती ड्युटी ला डबा वगैरे टीपन वगैरे घेऊन, निघून जाता तू पण शिक्षण केलेलं असल त्याने तर त्याचा फायदा दोघीकडून बी होतो जर दोन मुलं बी अस आपलेच आई वडिलांना जाऊ दे बाबा एक शिकतोय शिक त्याला एक शेती काम करतो, तो शेती काम करेल पण प्रॉपर्टी विषयी तर दोघींना तर सारखं सारखंच मिळतं ना तो शिक्षण करू या नको करू पण शिकलेल्याचा फायदा बी एक आणि तो बी समजू शकतो की, नाही ग आपला भाऊ शेती काम करतो. त्याला थोडंफार दिलेबीेत तो काही एवढं हे नाही करत समजून घेतो हम्म
विचार केला तर ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षणामध्ये पण भरपूर फरक पडतो बघा. ग शहरामध्ये बघा, मुलांना क्लासेस वगैरे - इतर ऍक्टिव्हटी भरपूर असता. तस श याच्यामध्ये फक्त इंग्लिश मीडियम किंवा मराठी शाळांमध्ये म्हणजे काही, गोष्टी नि शेवटी, नॉलेज मध्ये म्हणा किंवा, विकासामध्ये त्याच्या फरकच पडतो, म्हणजे इत, अजूनही आता एवढी प्रगती झाली, तरी उपलब्ध करणार, थोडं अवघडच होऊन बसल. नई का?
त्यांना अपडाऊन करावं लागतं. मुलांना,
हो, आणि शाळेच अंतर असल्यामुळे, चार-चार- पाच - पाच किलोमीटर पर्यंत शाळे मध्ये जावं लागत, तसं सिटी मध्ये बघाविचार, केला, तर लगेच गाडी येते. कितीही लांब असली, जवळ असली शाळा. गाडी मधे बसलं चाललं. सुटली आणि गाडीमध्ये बसला आलं असं, तसं हीत काम सोडून त्याला नेऊन घालणा, ह्याला जाणं, म्हणजे आपलाही वेळ जातो, आणि त्याचाही तेवढा वेळ जातो.
आणि. भाऊ वगैरे राहीला एखादी चांगला, तर तो - तो बी जाऊदे की टाकून दे मावशे, राहायला माझ्याकडे असं समजू शकतो बा, मी करू शकतो,
कसंय बघा, त्या गोष्टी करनं बी - शक्य नाही. म्हणजे एक मुलगा म्हणून, म्हणजे आपण कसं स्वतःच मूल स्वतः सांभाळणं - आपल्या पद्धतीने त्याला संस्कार देणं, ह्या गोष्टी पण येता न. त्याच्यामुळे आजकाल नाही ह्या गोष्टी कोणी करत. पूर्वी चालायचं जाऊ दे, जसं होईल तसं होईल. जाईल शाळेत नाही शिकलं, शिकलं चालून जायचं. आता नाही तसं करता येत. आता - शिक्षण म्हणजे पुढे जाऊन काही म्हणजे, नोकरी मिळो ना मिळो किंवा काही गोष्टी म्हणून पण शिक्षण, शिक्षण हे गरजेचं, ते म्हणजे ग शिकवावाच लागत प्रत्येक मुलाला हम्म आणि मुलगी जर असली तर मग आपण दुसऱ्यांच्या घरी नाही ठेवू शकत जास्त दिवस. नाही का? हो, म्हणजे आजकालच्या परिस्थितीनुसार आजकाल जे चाललंय - जगामध्ये बाहे बाहेर समाज हिच्यामधे तर आपण नाही करू शकत. आपली मुलगी सादी शाळेला जरी गेली काळजी लागून राहते. आली नाही. पाच मिनिटं जरी उशीर झाला, तरी माणूस चार वेळेस वाटेकडे बघता. अरे, यार, कधी येईल? तर कधी येईल. म्हणजे इ काळजी आपल्याला करतो. ते दुसऱ्यांच्या घरी जाऊन शिक्षण वगैरे करण. ते - अशक्य. म्हणजे होऊ शकतं, थोडंफार एकदम आपलं घरगुती असलं, तर ठीक आहे. तेवढं होऊ - शकतं, पण इतकं नाहीच. नाही का?
नाही. खरी गोष्ट आहे न. ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला असा फरक -
फरक जाणवतो. हो, भरपूर म्हणजे बऱ्यापैकी, फरक. काहीच बाकी -
चांगलंय, पण ग्रामीण भाग बी एक हिसाबाने, त्यांच्या हिच्याने - बरोबर आहे, आणि आपले ग्राम, शहर भाग बी -
हो. हो, म्हणजे जो-तो ज्याच्या-त्याच्यानुसार चालतो, करतो वगैरे म्हणजे - असं. आणि... बाकी काय? मंग बरोबरच हे. हो, हो, हो. चालेल. ताई, छान! वाटलं तुमच्याशी बोलून. हो हो, हो. हो हो हो. हो, चालेल. चालेल चालेल. धन्यवाद